हॅलो!
बोला
येतोय का आवाज? झालं का जेवण?
झाले, तुमचे? बरीय तुझी?
माझी बरीय
हम्म
काय करू राहिली?
काय नाही बसले
हम्म हम पाणी पाऊस काय म्हणतोय?
पाणी पाऊस होता, आता कमी झाला
हा का
हम्म आता उघडलाय
हा, हा शेती किती ये?
अ..
शेती-
शेती दहा बी आहे.
शेतीमध्ये काय पीक आहे?
टोमॅटो, बाग-
ह अजून?
तुमच्या शेतीत काय? पाणी पाऊस काय म्हणतोय? हॅलो?
शेती बाग आहे परत तर भेंडी लावेलेली आहे.
हम
पाणी- पाणी आहे भरपूरे पाऊस काल थांबला. उन पडलं कालपासून.
हम
हा, बाकी काय चालंय मग?
काही नाही आरामच आहे, शेतीची काम-
हम हा आजारी आहे का, आजारी आहे?
हम्म.. आजारी आहे.
गोळ्या घेतल्या का मग, दवाखानात गेली होती का?
गोळ्या घेतलय, बरं वाटलय आता.
हा, हा, दवाखान्यात नव्हती गेली?
नाही, गोळ्या आणल्या होते सर्दी झाली होती ना फक्त.
हा हा हा.
गोळ्या अजून हायत.
हा हा.
त्या सर्दीच्या टूब आणल्या होत्या ना-
हा.
तसं- धचटला पडला
दोघाएला पण का?
मला नाही त्यांनला पडल.
हा का, कोणती मालिका?
हा लराम बनघुनमुनी
हा, तसं म्हणायचं नाय. तु म्हणायच ना मग, ता ताई काई येडी का म्हण- हा
म्हटलं काय नसलं त्याच आणायची
हम मग काय म्हणे? मग काय म्हने?
म्हटलं ते, वेदूला त्याच आणायचे म्हटलं मग काय. त्याच्यामुळ माहिती म्हटलं काय नाही.
हा हा हा. त्यानले एकदम फरकच पडून गेला का?
हा.
दम्म म ती डब्बल लावायची ना.
मी रात्री लावली होती आता झोपाच्या वेळेस लावल ना परत.
अ त्याला काय दिवसा लावून घेतली काही अडचण नाही मी दिवसा पण लावीती. ईला थोडीशी लावून देते आज.
हा ते लावून देजो बरं वाटेल.
हा ती लई फुर फुर करती ना.
तू .
आणल ना.
हा ना तेच ना. ती लई फुरफुर करू राहिली ग आज सारखं नाकाल पाणी येत होत तिच्या. त्याच्यामुळं. तिला ही सर्दी झाली माला झाली वेदूला
पाऊस तर गेलाय उघडून
हा गेला हा ना दिंडीवाले कुठपर्यंत गेले काय माहिती.
अय ते सुरतला पाहिलं का किती पाऊस झाला कसं डायरेक्ट याच्यात पाणी घुसलय पूर्ण नुकसान झालेय.
कश्यात? हम्म हम्म. हम्म .
ना ना पाणी सगळं नुकसान झाल होत लोकांच डायरेक्ट पूर्ण मॉल चे मॉल भरून रा
तु जा.
अय लय पाणी इतकं पाणी का बस कधी मी व्हिडिओ बघितले ना दोन तीन मम्मी बरं झालं इकडं नाही झाली लोक म्ह इकडं नासिकला नाही झाली तेच बरं झालं म्हणे.
म्हणजे लई
असतात ते.
लोक ग.
तिथले नाही इंस्टावरती किती व्हिडिओ येता ये. युट्यूबला बघयचं ना.
नाही पाहिल मी आता पाहावं लागतील ना. म्हणजे कुठे सुरात सुरतला झाली का.
हा.
आ. हा हा हा मगं. म्हणजे ते लोका -लोकच्या घरातही पाणी घुशेल आहे का.
नसतच म जे विकायला सामान ना सर्व खराब होऊन गेलं. इलेक्ट्रिक.... इलेक्ट्रिक सामान सर्व खराब होऊन गेलं... विकायला होतं... मॉलमध्ये पूर्ण. पाणी मग.
मग... अन... अन ते माणसे तिथले.
हां. माणसं तिथच... वरती... पूर्ण वरती चढले ते. वरती चढले पूर्ण लोकं... मग काय... एवढं पाणी. इतकं पाणी डेंजर... आं?
कशावर.
आता मॉल का छो.... टा राहतो? वरती चढले डायरेक्ट.
ह का? बापरे... आणि तिथं राहणारे जे लोक ए ते?
ते आता काय माहिती.
आं?
व्हिडिओ... युट्यूबला बघितल्याशिवाय नई हे होणार.
हुं हुं... हुं हुंहुं. म्हणजे तिकडं गेलं का ते ढगफुटी... बरं. झाली... बरं झाली इकडं झाली नाई.... नाई तर काही सतर्काचा इशारा द्यायला होता.
हा... तेच ना मग... लोक म्हनीती. ते गेलते.... इकडं जर झालं असतं तर किती येऊ.
मग.
शेतकऱ्याचं सर्व नुकसान आणि सर्व. तिकडच्या लोकांचं झालं पण
मग.. आता तिकडचं काय... इकडचं काय?
तेच ना.
मग. हा म्हणजे कधी झाली, काल का आज?
काल झाली की ओ काल झाली का आज... व्हिडिओ तर मी आज बघितला म्हणजे आज सकाळी. किंवा दुपारच्या दरम्यान झाली हो त्यांची.
हा का?
काल झाली असती मग कालच व्हिडिओ आले असते ना... आज आली... आत्ता मगाशी बघितले म्हणजे आजच झाली.
हा का? अवघडच ए मग... अवघड ए चे.
हुं.
सुरत... गुजरातला पण का?
मग गुजरातला पण मग.
हुं हुं हुं.
बाया फिरताय... जेवणं झालेय त्यांचे... फिरू राहलेय.
कोण?
इथल्या बाया. जेवणं झाले ना आता... रस्त्याला चक्कर मारू राहिल्या.
तुम्ही नाई गेल्या का?
नाही मग काय.
काबणी जेवण केला.
अग ते गावात जा येईल ते आले नाही पप्पा नाही. ठेवले ते गेले तिकडं मी बसले वर येऊन तुझ्यासोबत बोोलत.
हा हा ह आणि ते का बर गावात कार गेले.
अगं गाडी च आपलस तुटला होता ना तू्टाखयला गेले होते. ते
हम.
ंगात य ठील
कशाला बुरवा्हायच्या मग ना.
टाम चालेय टाईम ल ग.
हा हा कधी जायल.
मस् सातवा घेऊते.
हम् ह.
सात वाचताग लत तबरपत चनी बटाटे परत शिंगदाणे सुुधू मळव.
हा. येव दोन दोन भाज्या दोन दोन भाज्या का बरं.
हा का तोंडी लायला म्हग ते म्हणते तोंडी ला काय केलं मग
हा हा लागातवा. कोरड बटा टा केला का हम् हम.
माग त्याच दोन मण मागे भाजे सलवयता कि हा
भाजीपाला आणल पण मैया घरची भाजी करायची. या याची तोंडी ला केली सांगून जातं ना.
हा.
हम्.
म्हणजे तुमच्या घरी दोन दोन भाज्यालाग त्याच
हां.
आच्या घरीियाजडुबूक वाडा होता. बादरच्या बकरी पळ हम्.
विचारते ना तोंडीला काय करेल मग करत होते.
नॉर्मल. खात्या का.
हा गुळाबतला आवडतो मी करून ठेवेल पण मग त्या गोड ते मठ खात नाही ते गुळा पय पण
हा हा हा गोड का. ग्रुप बना के ना कु बनाया होता आप शही
कणबी त्याचे पण आणले होते.
रस समज आ य ग्क चुपछपठी स बोल तिकड फोन केला होता काय नाय?
नाही ना आज पण नाही केला.
हमम हम. का बरं नाही केला?
टाईम.
आअ..
टाईम.